हा आवरलीस काय?
हम्म! आवरलं बघ. तुझं
आत्ता आवरलं बघ तो आत्ता शाळेला गेला शाळा चालू झाल्याय की.
होय, आमच्या पण सकाळच चालू झालंय शाळा.
होय सकाळी असतं व्हय.
हम्म! सकाळी आठ ते एक.
होय मग तेवढं सकाळ सकाळी टिफिन ला काय केेलीस गं.
टिफिन ला आज बिटाची पराठीे केली होती.
होय. आहे कसं केलेलीस ते?
चपातीचं पीठ आणि जर असा मैदा घेतलेला त्यामध्ये बीट -बीट कच्च बीट खिसून घातलं आणि एक शिजवलेला बटाटू खिसला. त्यामध्ये चटणी, मीठ, हळद. हा बटाटा शिजवून घ्यायचा.
हा.
त्यामध्ये चटणी, मीठ, हळद जरा काही तर आपल्या घरातलं स्पायसेस असतात की गरम मसाला आहे हे ते.
हा हा.
ते जरा थोडं थोडं करून एकदम असं टाईट म्हणजे मळून घेतलं ते.
हम!
दहा पाच मिनिट रे रेस्ट ला ठेवलं ना की त्याचे हा. करून वगैरे घ्यायचं बारीक बारीक
हम!
दोन मीडियम साइज च करून घ्यायचं पुरीच पुऱचा गोळा. तू बघ सेम तेवढा गोळा करून घ्यायचा. हम् दोन गोळ केलं की पुरी एवढं लाटून घ्यायचं आणि मधी जरा चीज घालायचं त्याच्या भरून असू एकदम
हा हा
हम्म चीज वगैरे घातलं ना कि ते दुसरं पोळी केलेली असत ना बारकी आहे जे ती त्याच्यावरती हा ती त्याच्यावरती लावायची एकदम आणि आणि परत लाटून घ्यायचं म्हणजे आपल्याला जेवढी साईज पाहिजे तेवढं लाटून घ्यायचं आणि तळ्यावर ते भाजून घ्यायचं छान लागते श्वास संगळ किंवा अ दहीसळं
हो आता मग ते चीज हे ऑप्शनल आहे का झालंच लागते म्हणजे कस माहित आहे का अ माझा मुलगा चीज खात नाही ग मग म्हणताना विचारलं तुला
नाही ना ऑप्शनल आहे सोडते त्याचं काही एवढं नाही नाही नाही आपण अ चोपाती करतो ना.
हा
तस जरी केलेस तरी छान लागत ते फक्त काय मध्ये तेल वगैरे लावून करायचं म्हणजे फुगतंय व्यवस्थित नाहीतर विदाउट तेल वगैरे लावलं की मग ते करपूस असं काय वेगळंच होते
होर काय आणि मग ते तू तव्यावर तू भाजायचं म्हंटलंस ना त्यावेेळे म्हणजे तेल लावून भाजायचं का तूप लावून भाजायचं
दोन्ही पण म्हणजे असं कुणाकड अवेलेबल असलं तूप तर तूप लावाव नाही तर ते
हम् हम चालते क चालते घे मी मी पण एकदा आता का आमच्या पण मुलग्याच्या शाळा चालू झाल्या तो पण असं काय अ पोस्ट खाय बत नाही मत खात बाकी कुठलंच काय खायला बघत नाही आता सांगितलंस तर मग मी एकदा आ तर करून बघते आणि त्याला टिफिन ला देते बघ त खाते का काय
हो मुला काही खात नसले तरी ते तर जरा बरं पडतेय ग
होय आणि बीट पौष्टिक आहे ना म्हणजे त्यांना रक्ताचं प्रमाण शहरात आपलं वाढतंय
होोय
तसच दिलेस तर ते खाणार पण नाहीत
मी पहिला दोन दिवस तिला चिरूनच दिलं होतं टिफिन मध्ये पण ती खाल्ली नाही दुसऱ्यांना देऊनच संपवून आली घरी मग काल पेरेंट्स मीटिंगमध्येध्ये त्यांच्या मॅडमांनी सांगितलं की तुम्ही बीट देताय पण ती खात नाहीे म्हणताना मगला आज पराठेस करून देऊयात
होय चांगली करून दिलीस म्हणजे पोरं त्या निमताने खातील तर नाही
होय तिला मी पापडी वगैरे करून ठेवते ते ज्या ज्या गोष्टी खात नाही ना ती ते ज्या पापडी करा किंवा पराठे करून घातले की खातात व्यवस्ित
हो हो बरं झालं सांगितलंस मी पण आता करून देते घे त्याला उद्या आणि करते आणि आणि काय लागलं तर मग मी तुला फोन करते
हो ठीक आहे चालेल हा ठीक आहे